ठी आहे बोलले नाही हा. कालच अर्धवटर राहलेलं बोलायचं राहिलाय ना? दिवाळी बद्दल.
दिवाळी बद्दल नाही बोलू आता तुम्ही तुमच्याबद्दल किंवा शेअ शिक्षणाबद्दल सांगू शकता मला. शिक्षण आजकालच्या काळात किती महत्त्वाचे आहे ते.
सांगितलं ना शिक्षणाबद्दल.
अ नाहीतर मी तुम्हाला सांग
मी सांगू का? शिक्षण पद्धती किंवा शैक्षणिक पाया कसा तयार केला जातो हे तुम्हाला मी सांग ते आज या विषयाची सविस्तर माहिती मी तुम्हाला देते. एक मजबूत आणि आदर्श शिक्षण पद्धती तयार करणे. ही एक न ही एक निरंतर चाल चालणारी आणि बहुआयमी प्रक्रिया आहे. ज्याची सुरुवात योग्य ध्येय आणि धोरणांपासून होते. कोणत्याही देशाची दिव्या वैयक्त व्यक्तीची शैक्षणिक प्रगती ही तिथल्या पायाभूत सुविधा अभ्यासक्रम आणि मानवी मूल्यांवर अवलंबून असते शिक्षण पद्धतीचा पाया रचताना सर्वात आधी आधुनिक काळाला सुसंग आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक असते जो केवळ घोकमपट्टीवर
भर न देता व विद्यार्थ्यांची क्रिटिकल थिंकिंग आणि नियम निर्णय क्षेतला निर्णय क्षमतेला वाव देईल. यामध्ये शिक्षकांची भूमिका यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे शिक्षकांचे अ दर्जेदार असिस्टंट या प्रक्रियेचा मुख्य स्तंभ आहे.
थांब मी तुला माझा परिचय देते अ
हा द्या
शाळा हे माझ्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्या ठिकाणी मी सर्वांच्या साठी शिक्षणाच्या मार्गदर्शन शिकलो माझ्या शाळेची सुविधा खूप छान आहे. या ठिकाणी मला आनंदाचा अनुभव होतो शिक्षण मिळाल्यानंतर खेण्याचा समय मिळतो आणि मैत्री करायची संधी मिळते माझ्या शाळेत बाहेर पडलेल्या अशा स्थानांची जाणीव करायचे करतो माझे शाळेत सर्वच सुविधा उपलब्ध असलेल्या वातावरणाची वा माझी शाळा माझ्या जीवनाची अनेक आठवणी देतात माझ्या शाळा माझ्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान
अ बक्क बुक बोलतो म माम्ही
महत्वाचे स्थान आहे त्याच्यामुळे शिक्षण आणि विकास होतो माझी शाळा माझ्या जीवनातील अ जीवना अं एक अवस् निणय अविस्मरणीय अनुभव आहे येथे मा जव सते मी तेथे सर्व नावाचे देखील पाप्प होते ठीक आहे तुम्हाला कळलं
हो कळलं आता मी तुम्हाला सांगते बघा ह्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असं तरी मला वाटते.
आणि
आजच्या आधुनिक युगात डिजिटल क्रांतीमुळे शिक्षणाचा विस्तार वेगाने होत आहे स् लर्निंग कम्प्युटर लॅब्स आणि इंटरनेट यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणामध्ये समावेश कर करणे गरजेचे झाले आहे अ यासोबतच समाजा शिक्षण सहजपणे परवडणाऱ्या दारात पोहोचवणे हे या रचनेचा अंतिम उद्दिष्ट असते जेव्हा दर्जेदार अभ्यासक्रम कुशल शिक्षण आधुनिक तंत्रज्ञान आणि नैतिक मूल्यांचा सांगडा सांगड घातली जाते ते मज हे सक्षम आणि प्रगतीशील शिक्षण पद्धतीचा निर्माण होत ह त देशात देशाला
हा
मस्तकडे घेऊन जाते ब अजा
ब
अ राष्ट्रीय शैक्षणिक धारण दोन हजार वीसची मी तुम्हा सांगणार आहे माहिती भारताच्या शिक्षण पद्धतीत मोठ बदल करणार हे नवीन धोरण आहे वैशिष्ट पद्धत बदलून नवीन अशी रचना झाातक आणली आहे अ प्रादेशिक भाषेला शिक्षणावर आणी कौशल्याधारित शिक्षणावर यात भर दिली गेली
वा वा वा वा झालं झालं खूप छान सांगितलं तुम्ही इतकी माहिती दिल्याबद्दल बरोबर तुमचे धन्यवाद
हो हो तुम्ही काही सांगता म म्हणू शकता
ठीक आहे मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला एक मोर होता ही ही
डुह
अरे आरविज हा बडाईकोर होता स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता तो दररोज नदीकिनारी जायचा पाण्यास स्वतःचे प्रतिबिंब पाहून स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा मोर म्हणायचा माझा डोलत पिसारा हवा त्या पिसाऱ्यावरील मोळ रंग पहा
खूप छान खूप छान
माझ्याकडे पहा माझ जगातील सर्वात सुंदर पक्षी मी एके दिवशी मोरला नदी किनाऱ्यावर एक कर
हा
कोसा दिस कर्कोसा दिसला मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले आणि तोच आणि करकुटाच्या करपोटा मनाला किती रंगहीन आहेस तू तुझे पंख पांढरे फडत आणि निसर् आहेत कर ग या म्हणा मींद्र तुझा सार अड कि सोंदळा आइ माझे प या हा सुंदर नाई पण म्हणून काय झालं तुझे बघाणी हो उडू शकत नाही मी मात्र माझ्या पखानी अचंड उडू शकतो ऐवळे बोलून करकुचाने आकाशाला झेप घेतली मन मात्र खालीच होऊन त्याच्याकडे राहत पाहिता पाहात तरही आईला एक शेतकरी होता त्या शेतकऱ्यांच्या शेत आत कावण्या्यांचा एक मोठा थवा रोज यायचा ते कावणे शेत तील पिकांचे नासाडी करायचे त्यामुळे शेतकऱ्याना खूप त्रास व्हायचा शेतकऱ्याने एकदा त्यांना आ धडा शिकवण्याचे ठरवले एक दिवी शेतकऱ्या त्या पहिले व ते ध्य खायला सुरवात केली अन अन आ झाडे तळे
ह
हो माझी आता कशी वाटली आताचून मला एक गाज आहे मला गाणं ऐकच आहे हा तू तू ता ता ता तू काय रे तू तू ता ता ता ता ता यायल ते यायल यायल रे
गाण्यासबर प म्हड
हा सविित्रा ता
दुसरण ऐको कात त गाणं वगैरे नाही सांगत मला सांग
स्वतःच्या मनानी सांगाच ह गच्ची पिवडा हे तर इकडे
ब्चीी
आवज येत ह
रश्मी माझी
ना घेतले
तुम्ही घ्या आता तुमला काही तुम्ही घ्या का
हा् शेगावचे गजानन शिर्डीची साई प्रकाशरावांचे नाव घेते श्रावणी आणि प्रणय ची आई मला वाटतं तोड
बोल का
एक मुयाम आता आताच नाही बारा वर्ष
आता झाली आणि बोलत कशी
इ का
हो
ते
अछ तुमच्या सोबत बोलून मला खूप आनंद झाला आहे
ठीक आहे
थांबा थांबा थांबा कोण चाललेय तुम्ही
ही लाग
मी तुम्हाला भाऊ असेल ना
हो भाव पण मला मणाई बाऐकाचं आहे तुम्ही दुसरं सांगू शकता मला ठीक आहे मला गाण सांगत
अ हा दिवाळीचा शेवटचा दिवस असून तो भाऊ आणि बहिणी पवित्र प्रेमाचा प्रकार
वा वा झाले झाले खूपच
खू भाऊबीच या दिवशी बहीण म्हणजेच बहीण म्हणजे तुम्ही आपल्या भावाच्या दीर्घ दीर्घ आयुष्य आणि युषासाठी त्याला ओवाडते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देऊन तिला ओवळणी देते तुमच्या गवाने तुम्हाला किती ओवांणी दिली आजपर्यंत ह
च
अं शंभर रुपये फक्त सगण्या का तुमच्या हवानी तुम्हाला आजपर्यंत कि देवाणी दिली आहे
हा दिले ते मी गुपचूप वगैरे खाऊन किंवा किंवा खर्च केलेले आहे हा आणि एक वेळेस मला त्यांनी वॉश दिली
अशी मांडण्यात आहे की या दिवशी यमराज मृत्यूचा देव
सज
च्या म्हणजेच यमुनेच्या घरी
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
बरं बरं ठीक आहे मला पण थोडं कामय